ह
हा हा येतोय येतोय. तुम्हाला येत ना हा हा. आजकालची मुलंच हुशार आईत ताई.
खूप खूप हुशार खूप हुशार आणि होय होय होय हो ऍडवान्सड आहे खरोखर. म आईच्या पोटातूनच बरंच काही शिकू नाही ना सर आणि तरी ना माही नही नही माहितच असते माहतीच असते. ते सगळं
हो कस काय कॅप्चर करतात.
काय माहित हा आणि मी एखादी गोष्ट तिला विचारली ना हो एखादी गोष्ट तिला विचारलं ना अग पिलू हे तुला कोण सांगितले का तू कुणाकून शिकलेस मम्मा माझं मी मला मला येतेय.
हा तेच की काय म्हणजे समजतच नाही मोबाईल मधलं म्हणा किंवा जनरल म्हणा इतर पण त्यांना सगळं माहिती असते. असं होय आता माझा पण मुलगा लहान आहे तर कधी मी शक्यतो देत नाही मोबाईल पण कधी तर असं रडाला लागलाय म्हणून दिल ना तू एवढं काय काय म्हणजे सगळे गेम सुद्धा डाऊलोड करून घेतोय. ते प्ले स्टोर मधून घेतात हे सुद्धा त्याला माहि की जेणेकरून आम्हाला माहिती नाही त्या गोष्टी.
आम्हाला प्ले स्टोर मी अजून उघडत नाही कशाला बी म्हणजे असं वाटते की कशाला कुठले तरी आप इन्स्टॉल करायची मोबाईल खराब होतोय म्हणून मी म्हणजे खूप क्वचित मला तर वाटत हे ऍप जे आता ज्या ऍप थ्रू आपण कनेक्टेड आहो ना हे ॲप लास्ट टाईम मी इन्स्टॉल केले त्याच्यानंतर माझ्या मते हे ऍप इन्स्टॉल करून पण मला दोन वर्ष होऊन गेल्यात नाय मी पण एखादी गेम वगैरे असं काही नाही अजिबत नाही.
होय आता माझी मुलगी पण बघा की ते पेट्रिस्ट परवा मी सिलींग चे डिझाईन बघाय ला पप्पाला म्हणते पप्पा ह्याच्यावर कशाला बघाय लागलाय युट्यूब वगैरे आता सगळं जुनं झालं. पिंटरेस्ट ओपन कर. म्हणाय लागली. पप्पाला सगळं ओपन करून इनस्टॉल करून त्यातलं सगळं दाखवली की जे आम्हाला पण माहिती नव्हत अहो.
हंग बघा.
पण तिला माहिती होत ते.
नाही खूप ऍडव्हान्स ऍडव्हान्स पण एवढा मोबाईल पण ऍक्च्युली आपण लॉकडाऊन लॉकडाऊन म्हणे कोरोनामुळे मुलाच्या प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल गेला सोडा.
होय देत नव्हते आणि काय आता लागतोयच मुलांना काय गणितच
हा नाही ते कसं झालं. लॉकडाऊन मुळे अभ्यासच मोबाईलवर आल्यामुळे कि नाही ज्या बाबांची परिस्थिती नाही त्यांनी सुद्धा झटून घेऊन दिलेत. आणखी का मुलांचा अभ्यास तटू नये.
ते वेगळंच झालं.
आणि ते तेवढं एक दोन वर्षापुरत ते योग्य होतं. आणि त्याच्यानंतर ते खूपच म्हणजे मला असं वाटत की, ही गोष्ट खूप चुकीच्याच वळणाला लागली मोबाईलची.
प्रत्येक मुलाला आता मोबाईल लागतोय.
प्रत्येक जण स्क्रोल करत असतोय नुसत युट्यूब नाही तर इनस्ट नुसता वर डकलता. केवढं काय ये.
त्यातले पण फीचर्स किती आता साधे परवा स्टोरी एखादी टाकतना मला माहिती नव्हत त्या मुलगीने किती काय काय ते कट आउटस काय टाकली किती छान तयार केली. किती म्हणजे इतक वर्ष आम्ही वापरतोय. पण आम्हाला माहिति नाही वर्षभरात पण तिनं ते पा दहा मिनिटात अशी बनवून दिली बघा.
मी तुम्हाला सांगू मी इन्स्टाला स्टोरी सुद्धा टाकत नाही. आणि मला ते सुद्धा जमत नाही. मी व्हॉट्सअपला स्टेटस कि नाही सांगते त मा वर्षात मध्ये का दुसरा स्टेटस होत असेल वर्षातून हा. नाही तर मला नाही मग मला ना रसच नाही मला. मला ऑनलाईन गोष्टी सोशल मीडिया सोशल मीडिया म्हणून जे काय दंगा करत अस.
होय फक्त काय अस रील्स टाइमपास हे ते एवढं बघण्यात
हा मी इन्स्टा बघते नाही अशी नाही पण मला नाही आवडत. सगळी आपली लाईफ सगळ्यांसमोर असा मांडायला बघा मी आज हे खाल्ले बघा मी आज तिकडे गेले बघा मी असे साडी नेसले. एकेकाना ते आवडतय थोडा जेला आवडत ते चांगलच. आणि आपल्याला आवडते पण त्या हा त्या जी लोक हे पडत बघायला आवडतय आपल्याला आपण बघतो. पण मला वैयक्तिक असं नाही आवडत. मी माझ्या मैत्रिणींना पण सजेस्ट की इन्स्टाला वगैरे तुम्ही ठीक आहे टाकताय पण जरा कमी टाकत जा
हा म्हणजे रोजचं काय किंवा असं सगळंच गोष्टी शेअर करणं काय म्हणजे हे नाही हा योग्य नाही बरोबर आहे. कधी तर आपण म्हणजे काय फंक्शनला असल की नाही गेलो असेल तर ठीक आहे ना. अस किंवा बड्डे आहे म्हणा. मुला चा अस काय अस तर एक तेवढं ठीक आहे ओ सगळ्याच गोष्टी ते स्नॅप आणि हे ते.
मी माझी मुलगी झाल्यापासन की नाही. एक तर माझ्या हा मी माझ्या लग्नाच्या आधी फक्त माझ्या भावाच बड्डेच एक स्टेटस लावत होते बाकी कुणाच नाही आई बाबांच नाही माझ्या स्वतःच नाही कुठल्या मैत्रिणीच नाही कुणाचच नाही. लग्न झाल्यापासून आमची एनिवर सरी आहे आज चा बर्थडे आणि माझ्या भावाचा बर असे तीन स्टेट असायचे आता सर्वज्ञ झाल्यापासन ना. भावाचा एक बर्थडे आणि सर्वज्ञच एक बर्थडे झालं स्टेटस संपले.
मी पण नाही शक्यतो म्हणजे नाही कधी तर.
स्टेटस माझे.
होय, मी परवा दिवशी कालच कालच आमची अनिव्हर्सरी होती, ते टाकू का नाही टाकू का नाही करत करत म्हटलं एक वाज
नाही आपल्याला खूप प्रश्न पडतात. अहो हे योग्य आहे. का आपण कर त्याची मुलं पटकन स्क्रोल केली. क्लिक
हो मुलगीने रात्री बारालाच विश केलीती आणि मला म्हण ते तुला काय स्टेटस ठेवायला वेळ नाही काय? म्हणून मी म्हटलं नाही ग तस काय नाही म्हटल म्हटलं मी मला एक तर ते आवरायला त्या दिवशी लेट झाला काल आणि हे टास्कचं एक डोक्यात होतं. ते करायचं कॉल त्यांनी या लागलेले त्या नादात म्हटलं आता टाकू का नाही, टाकू का नाही करत म्हटलं आसू द्या आता तिकडं, टाकूया म्हटलं, तर मला असं की सकाळपासून पासुन झोपलेलीस काय लवकरच स्टेटस टेवलीयास की,
बरं तुम्हाला उशरा उशिर का होईना, पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप
हा ठीक आहे. थँक्यू थँक्यू काल पण तसच झालं माझ काल पण बाहेर गेले लेट झाला. अकराच वाजले.
बापरे! माझं दररोजच हे टायमिंग आहे म्हणजे जेवण वगैरेवरून, गॅस कट्टा आवरून बाहेर जरासं बोलत एक पाच दहा मिनिट बाकीचे बसलेले असतात ना, मग एक पाच मिनिट जाऊन यायला लागत, त्यानंतर मग ते आपण त्यांच्यात ना बाजूला गटातना बाजूला पडतोय असं होतय ते, मग त्यांच्यासोबत एक पाच मिनिटं गेलं ना, पाच मिनिटं जाते म्हणते मी आणि माझे मिस्टरपण म्हणतात ना, कि ते बार सगळेजण बस बसलेत म्हणून ते पाच मिनिट बसतो. थांबून तरी ये ते पाच मिनिट गेले ना असं बोलत
हो, टाईम मला म्हणतात मिस्टर गेली की पाच मिनटात येतो म्हणून सांगतेस गेलीस की तिकडे जातेस.
नाही आणि मग मग ते तसच मग ते झोप पहिला बारा काय साडे बारा काय काही वि
मला पण तसच होतं एकदा दहा ला खाली आलेना. काम आवरुन आम्ही पण तिघीजणी असतो. काहीतरी म्हणजे भाजी वगैरे वगैरे निवडायचे असते, सकाळच्या टिफिनची तयारी प्रत्येकाच काय तर असतय मग सरळ बसायचं सहा वाजताना नाही वेळ भेटला की संध्याकाळी जेऊन खाऊन झाले की, की सकाळची तयारी करायची. मग बोलत चालत पटपट होतंय पण पण येत नाही. आणि काम पण पटकन होत. एक राऊंड मारायचा भाजी वगैरे नीट करायचं दहा मिनिटं जरा बोलायचं. मग घरी यायचं तेवढ्यात साडे अकरा झाले असतात कळत
हो आणि मग घरात घरात आल्यांतर पण ते मुलगीला पाणी लागणार आहे, सगळ्या खिडक्या बंद आहेत का, ते पाणी घ्यायच आहे. ती सु ला जाऊन आली काय ति कपडे तिला कपडे बदलायला, पाहिजे केवढा व्याप असतोय, असतोय आणि आणि अर्धा तास जातोय.
जातोय होय, आमचा मुलगा असत तर पाठवूनच देत नाही. मम्मी फिरायला जायचं नाही, मम्मी तू फिरायला जायच नाही, नाहीतर बघ गेलीस तर बघ रडायलाच चालू करतोय, मग तो झोपला असला तर जायच नाहीतर मग चुकून लक्ष नसल तर तेवढंच एक राऊंड मारून यायचा. नाही, मग हाक मारली की नाही मी हाय अजून इथं.
हा बरोबर
असं तो पाठवूनच देत नाही आओ मुलगी काय नाही मुलगी काय मोठी आहे त्यामुळे तिला कळतंय पण मुलगा नाही क्यतो मित्र तेवढे जातात मी नाही म तो सोडून राहीतच नाही या वेळी कसा
चांगली गोष्ट आहे तस होईल सवय मग आणि मुलं सोडून राहा राहिली ना म्हणजे माझ्या सासूबाई म मुलं सोडून राहिली ना सुधरतात
सुधरतात होय म्हणतात म्हणजे तो असं तब्येतीनं वगैरे आता काय त्या खायची वगैरे तक्रार नाही. पण बारीक खूप आहे तब्येतीनं हुशार आहे चंचल पण तब्येत बघितली तेवढी हूनदरा र कसा आता हितय मग प्रीत तोपर्यंत तिथं पळून असा बसलेला असतोय आओ
सेम, सेम हि पण
हा पण सगळीजण म्हणतात ज एवढंच आहे खरं लई
हा, हा, हा सेम मला तर एका म्हणजे लहान मुलांच्या डॉक्टांनी सांगतले तुमची मुलगी कुपोषित आहे तिच्याअंगात रक्त कमी आहे आणि तिला सारखा घाम वगैरे होतय पण मग दुसऱ्या एका ठिकाणी दाखवलं त्यांनी सांगितले की हा तिच्यात थोडं फार कमी पण ती कुपोषित नाहीेया कारण की ती ना माझ्यासारखं म्हणजे ती मला सुद्धा उचलून टाकेल एवढी ती अंगात ताकदे पण चिवट ये खूप इतके ऍक्टिव्ह इतकीे ऍक्टिव्ह आहे आणि तिला राग पण खूप येतोय आहे.
आ आम्ही एक तिसऱ्या मज आम्हीला वर खाली करून दम प तो दमत नाही सगळं सामान मी शिफ्ट करताना एवढा सा लहान आहे खरं किती त्यांन मला मदत केलेली माहिती आहे किरकोळ किरकोळ सगळंच सामान आओ बाळान वर आणलेलं पटणार नाही तुम्हाला दिवसभर इतक्या फेरा मारतो दमत नाही तो साध मोबाईल जरी माझा खाली राहिला आसन म्हटलं जा रे पिल्या घेऊन ये जा म्हटल. कणी लगेच हा लगे च खालन वस्तू ना नाहीतर पाण्याच आहे लाईट गेले. जा रे पिल्या मी दमलोय जरा पाणी सोडून दे जा किरे म्हटलं कणी लगेच येतोय आहों खाली. तेवढ्यात तो जाऊन आला की नाही तो पर्यंत वर येतोय.
होय होय होय नाही त्यांची-त्यांची स्ट्रेंथ खूप असती. आणि खर तर ना आपण त्यांच उप उपयोग करून घेतला पाहिजे, उपयोग म्हणजे काही त्यांना त्यांच्याकडे आहे ना ताकद ते करू शकतात, ना त्यांना कंटिन्यू ते करायला लावायला पाहिजे. नाही तर मुलं दमतील पाय दुखतील नाही तर आपण बॅकलाच सरकलो ना. मग त्यांना आळशी पणा यायचं. चढत जाणार म जशी मोठी होतील ना तस काम कमी करणार. म त्यांचं शरीर लवकर थकायलाचं. चालू होणार.
तेच की म्हणजे ऑटोमॅटिकच आळस आता बघा की मोठी तशी जेवढी आता मोठी मोठी मुलगी आहे ना तिला काय तर सांगितल कणी तिचं पहिलं वाक्य असतय थांब मम्मे पहिला थांब. पण तेच जर त्या बारक्याला सा सांगितलं ना
पळत तो जाऊन घेऊन आलेल पण समजल नाही, अरे आलास असं होतय.
सेम.
तेच-तेच सांगते मी तुम्हाला आपण एकदा जर त्यांना काम लावायचं कमी केलं ना, म्हणजे काम लावायचं म्हणजे मी अस असं म्हणजे रोजगार म्हणत म्हणजे आती नाही हा ते कायम बिजी त्यांच म्हणजे ते डोकं आहे ना, ते व्यस्त असलं. व्यस्त राहिलं ना त्यांची ग्रोथ छान होते. त्या
होय चालतय ठीक आहे. तुम्ही करा परत कॉल हा ठीक